हं बोला ताई.
हा हं तुमच्या कडे मग ते कृषी सखी कोण तिथं?
मीच आहे ना.
हा का म्हणजे दोन्ही करत मग तुम्ही आहे ना काही आता काही गावात वेगवेगळे वगैरे
हा
हं
खुरपायचं इथ
हंहं दोनच पेमेंट दे
आता कृषी ताईच अजून झालं नाही ना.
हा का
झाल्यावर कळल तर किती पडतं कित्तेक नाही
हा हा
त्यांना कोणी सापडलंच नाही दुसरं त्यानी मलाच गुतीवल त्यांनी आहे ना सारखे फोन येऊन राहिल्या आज तुम्ही चला
ते आमच्या फायद्याची आहे.
दहा
हं हं नाही ते शेलगावला तिकड फुलाब्रताला घेऊन तेना तिकड प हे झालतं बाई कृषी सखीचे पेपर झालते.
हां
हं मग ते जास्त जणी भरत असेल त्याच्यामुळे काही.
ये घ्या ताई ते घेऊ घेऊ आधी दूर नंतर नाही माझं म्हणजे मी कृषी ताई आमच्या ते पोखरातले सर आहे ना
हो
त्यानी केलं मला ते
हो हो
हम्म
हो ते अस डबल ठेवलं तर मग चांगलंच होईल आणखी
ह ये भी काही रोज नाही राात अ त भी रोज रात नाही ना
हो तरी तिला तसे शकला बरेच पैसे य त्या माझी मामबाहीण झाली न तिथं नवीन
ह
नाही भती
हा कोणी म्हणतं पाच हजार रुपये महिना येतात कृषीताईला. त्यात आता हातात प पडोसतोवर आम्ही काहीच नाही म्हणत अजून.
ती काय म्हणत होती मला सहा सहा महिन्याला आले नाही पैसे तीन महिन्याला सहा महिन्याला असे
किती आले काय समजा काय महिना पडला तरी?
पाच पाच पडला म्हणत्या ती
हा का?
हम्म.
पडला पाहिजे ना मग पडलं तर जलदी मग का कामामध्ये हाव करायला होत, नाही एकतर काम करतो माणूस.
काल होतय की मीटिंग बी राहती.
हा.
हम्म.
अजून आल झालं नाही माझ, याच वर्षी केलं मी ती. जून जुलै पासून.
ह आमच्या गावात बी त्यांना म्हणलं होत. कोण आहे तर ते काही काहीच नाही विचारत नाही. या त्याच्यात नाही का दुपारी.
मला तर असं वाटतं, ग्रामपंचायत एक असली ना तर, कृषीताई एक राहत असल ती धामनगावमध्ये असल ती.
धामणगाव मधी असल एखांदी बहुतेक काय माहित.
हा.
मी त्या सरांना विचारलं होत. ना ते म्हणे अजून जाग नाही अस म्हणे निंगल्यावर सांगू.
काही एवढं काम नाही राहत तिथ.
काहीच नाही राहत, एखाद्या वेळेस मिीटिंगला जायाला लागतय म्हणे. स्वतःला किती. करता
काही काम नाही राहत एवढी, आता आमच्या सी आरपीची तर किचकट काम आहे.
हा तुला नाही एवढं राहात, ना तुमच्या पाहिले एवढं राहत नाही. थोडा बसून लागत असत नम तुमित
तिथं काही नाही शेती शाळेचे, त्याचे फोटो टाकणे पडते फक्त.
हा एवढं काही हे नाही. हम् काही म्हणलं पण खर्च पण मग ते आता ग्रुप ग्राम काय त तुमच्या सरांलाच विचारावा लागणार ॲलिटेशनच आणि ते वॉल मिटिंगच हम्म.
बघायच ना विचारून करायची उमेद असली, तर करतच माणूस काही प्रकारे.
हो, होता ना आपल कडुन होता ना काम म्हणून
हां.
हम्म. नाही की म आता कांदे काय एकदम उन्हाळ्यात येईल काढायला.
अजून नाही. आता अजून त दीड दोन महिने दीड महिन्या नंतर येईन ते कांदे काढायला.
हम्म पाणी पडायच्या अगोदर समजा पंधरा दिवस आगोदर.
हा समजा तरी, फुल मे मध्ये येतीन ते कांदे काढायला.
कडक उन्हाचेच.
हो, आता हे लोसून आहे का काढायसारखा. हे समोरच्या पोरांन काय केलं बॉल मारला. तो आई थोडासा हुकला माझ्या समजा कमरत बसला असता, तो बॉल त्यांना माहि माहितीये मी एकदा बॉल वावरात आला की, मी देत नसते बॉल. मग ते काय नाही काकु आम्ही तुमची बारी उपटतो म्हणे, आम्हाला बॉल वापस द्या, म्हणे आमचा आमचा आम्हाला. पिक घ्यायला पैसे नाही म्हणले आमच्या जवळ मी म्हणल चालल पोटले त्यांनी दोन भारी लसणाची दोन उपटून दिले आणि बॉल घेऊन गेली
बरं आहे मग बघ मग फायदा लागला तर नाही ना
हा लागल नाही पण त्याला ना वाटला जाऊद म्हणल बाई लेकर एवढे उन्हाचे येऊन राहिले उपटून दिला पण त्यांनी पाच सात जण होते ते
हम्म हम्म
दोन खून लागले दोन खून लागले सण सण दोन बारे सण सण उपटले त्यांनी
हा हा
रे मला इथच म्हणले आणि तिथं आमच्या घरी सासूबाईल जाऊन सांगून राहिले आम्ही दोन बारी उपटले बरका तुमची लसणाचे एवढे तर पोर आहे ती
हम्म पोरे कुठ ऐकायला गेल की बाई देवाला नाही ऐकल
हाव
हम्म हम्म नाही तशी
आपले किती कॉल झाले ताई
चार झाले ग काय का एक रायलाय आता
हा मग हा कट करून पुन्हा लाव झाला आता पाच सेकंद
काय
हम्म